हा बोलकी.
हां. काय आज उपवास केलाय क नाही, उपवास म्हटल केलाय, नाही का हा हा हा बर बर हम्म, मग काय देवाला जाऊन येता की नाही तुम्ही.
देवाला, नाही गं. नाही,, घरातच काय असेल ते,,, होय,, हम्म. तुमचा उपवास सगळ्यांचा
आमचा आहे की, आमचा उपवास आहे, पोरांचा अर्धा उपवास अर्धा दिवस हो अर्धा अर्ध आहे चाल त्यांचं, हम्म.
हम्म हम्म चालतय, आता काय संध्याकाळी मग, आम्ही केला वरीचा भात.
आता आमच्यात शाबू भीजवलेले आहेत भरपूर.
हा
हे आणतात खूपच आहेत ते ते छोटे आहेत मोठे आहेत भिजवलेले. आता वरी आणलेली आहे. पण ती आता त्यात ते राहणार ना मग तसच हा खूप आहे.
प ते प शाबू खाऊन, खाऊन पित्त होतय ना सारखं. सारख खिचडी खाऊन हो कसं तरी होतंय पण आता. खूपच राहिलेत. ते भिजवलेलं, पोरानी पण काही खाल्लं नाही आज डब्बे तसशे आणलेत मागं दोघांनी पण- जेवलेले नाहीत, काय नाहित हो- कायच तर काही खाल्लच नाही आज बरं वाटत नाही त्यामुळे हा. राजगिऱ्याचा येत. तुम्ही दिलेले लाडू, त्यातला एकच लाडू खाल्लाय काही खाल्लेला नाही हा. दवाखान्यात न तसं शाळेत गेला आणि ती एक लाडू खाऊन घरी आला.
होय ह् ह ह ह ह
तर बघायचं संध्याकाळी मग काय करायचं ते,
हा होय की मग काय तर हम्म चालतं य की
तुमच्या मुली संध्याकाळी उपवासच का?
होय आज उपासच, थोडा स्वयंपा करायचा आणि थोडं अ दुसरं हेच करा उपवासच करायचं वरीच भात आणि शेंगदाण्या ची आमटी. टिकल्या आता मुलींना करायचं मसुरा, चपाती, भात, जरा आमटी कायतरी करायची.
हां हां बर बर मग शेंगंदाण्याची आमटी करताना, ह्याची जिऱ्याची फोडणी करताय काय? तूप किंवा तेल टाकुन जीऱ्याची फोडणी, जरा चिंच टाकायचं शेंगदाण्या कुट
चींचं मिक्सर ला बारीक करतानाच घालायचं.
अं हं
चिंच, मिर हिरवी मिरची, चिंच, जिरे आणि शेंगदाणे सगळं मिक्सरला वारीक करायचं.
अस करताय व्ह्य तुम्ही?
होय आणि त्यात पाणी टाकायचं नंतर जर आधीपर्यंत, आधी नुसतं फिरवून घ्यायचं, मग पाणी टाकायचं मग आणि जरा फिरवून घ्यायचं म्हणजे
म्हणजे हो तुम्ही त्याची पेस्टच करताय म्हणजे खाताना शेंगदाण्याच कूट लागतच नाही.
नाही नाही नाही नाही नाही नाय
बरोबर आहे एक जीव होते सगळं.
एकजीव होते आणि मग जिरे, फोडणील टाकायचे तेलात आणि ते केलेलं वतायचं पाणी घालायचं जरा पातळ करायचं.
हा हाह बरोबर आहे बरोबर. होय होय होय चांगलंय भाताबरोबर खाता येते शाबू वडे केले तर त्याच्याबरोबर पण खाता येते नाही. होय होय होय त्यांच्यात काही जर शिजवलेला बटाटा त्या पेस्टमध्ये टाकला तर आपण-
लयच घट्ट आणि हे होणार ना चिरून टाकला तर चालतंय की. चिरून टाकायचा. जिरे, जिरे, जिरे फोडणील टाकायचे. तेम जिऱ्यावरभर तो बटाटा साल काढून टाकाय त्यात जरा, वाफ येऊ द्यायची, मीठ घालून, जरासं शिजतोय, बटाटा काय शिजायला वेळ लागत नाही.
मावशी, मी काय म्हटलं, शिजवलेला बटाटा हाय क नाय, अर्धा बटाटाच तुम्ही, पेस्ट करता की नाही, मिक्सरमध्ये सगळी आता, म, ते पेस्टमध्ये, बटाटा टाकला तर वो?
त्यात टाकण्यापेक्षा, तेलात टाकायचा ना, जिऱ्याबरोबर हम्म, ते जरा लय रेंदा होत.
एकजीव -एकजीव म्हणजे काय कळतच नाही, कशाची आमटी हेचाव मिळून येती वो, म्हण म्हणून म्हटलं आल्याव त्यात नवीन एडिशन, असं पण होतंय, कुठं म्हणजे? अ कुट वेगळं आणि पाणी वेगळं होत नाही.
नाय, नाय, नाय, नाय, म तसलं ते, नाही आवडत मला, ते कुट वेगळं न पाणी वेगळं असतं, ह, ते
टाकल क नाय, बरोबर आहे तुमचं, कूट ते की पाणी वेल
हा आ मी नाही तसं करत, मी सगळं मिक्सरला बारीक करून, जिऱ्याची फोडणी करून वतायचं मण ते सगळं, हम्म, पाणी घालायचं मग ते पा तळ करायचं जरा
हा, हा संकष्टी बरोबर -बरोबर आणि जरासं मग काय, गुळ वगैरे टाकता काय त्याच्यात?
हंम, नाय-नाय तसलं काय नाय टाकत, फक्त चींच हम्म- हम्म चिंच तेवढी टाकतो, मग हंम व्हय
आज आम्हाला, जायालं लागलं, हो कॉलेजमध्ये त्यामुळं, म काय सगळंच, हे होतंय, दहा वाज दहा वाज ता जावं लागलं, त्यामुळं, मग काय हे करायचं, झालंच नाही, मला
हा, हा, हा, ह, हंम, हंम, आता सोमवारी सुट्टी असल की, बेंद्राची?
नाय, नाय, नाय, नाय, सुट्टी नाय, सोमवारी नाय सुट्टी, हा, आजच होती ती पण ते कार्यक्रमामुळं, जावं लागलं, आज होती आम्हाला सुट्टी, पण ते, आता बोलव प्लस सहया होत्या सगळ्या, तीत थम असतय आमचं, बायोमेट्रिक हाय, म ते सगळंच होतं तर, मग आजची सुट्टी गेली वाया.
होय, हम्म- ह् -हम्
जावं लागलं बोलवल्याव, मग
हा, हंम
म परत यायला दुपारच होतया वो, दोन- दीड -दोन झाले यायला हम्म, म्हणजे रोजच्या पेक्षा उशीर झाला, आनी
हम्म, तेच की बॉय
त्यामुळं आज काही अ फोन करायचं, झालंच नाही, आज
हा, होय की, मग काय तर, हंम -हंम, चाल
चालतंय, अव ते, उद्या भाजी आणायला, येणार हाय क नाय तुम्ही?
होय -होय, येणार आहे की, आता पावसाच्या हेच्यावर ठरवायचं की
व्हय, आज पण काय बैलं दिसली नाय, बरं का, बैल विकायला नाही मजी, दिसलीच नाहीत, हो आज, मी तेच तिकडूनच आली आहो, पण नाही, बैलच नाहीयेत विकायला.
हा.. हा.. हा.. हा
आता उद्याच मिळणार ती, उद्याच अहो अगो तर कसं असायचं दोन दिवस अगोदर ती रंगीत बैल ती फळवाली वगैरे आहेत ना हा.. त्यांची जोडी विकायलाच असायची की, पण आता काहीच नाही ओ.. काल पण नाही आज पण नाही काहीच नाही बघा.
हा.. हा.. हा.. हा उद्या बघू एक उद्या असली तर आनायची मग, हम्म..
हो.. त रंगीेत अ.. ते रंगीतच आणते पांढऱ्या कलरचे पहिला... हम्.. गेल्या लिया.. हे, हो.. ह्.. म्हणजे इथ पण दारावर येतात हे घेऊन बैल, कोण आलेलं नाही हो कोण - कोण आलेलं नाही.
हा.. हा.. उद्याच्या उद्या बघायचं उद्या येतील.
हा, तेच की नाही कोणतरी असते म्हणजे असं सण बीन असलं की नाही, असं कायला येणारी असतातं म्हणजे बरेच जण असतात कधीरी कधतरी येतात बघा अस ते आलं तरी बर पडत ओ.. ते वटपौर्णिच वट वटपौर्णिमेचं पण असत, परत आणि काय आपलं नागोबा हा.. ते.. पण, ते.. पण आहे. हरतालिका होय.. होय.. पण मी हरतालिका नाहीत टाळलेले अजून मला एकदा गेले वेळी बी लवकर घेतलं नाही मला फार महाग मिळाल त्यावेळी संपलं होतं सगळंच. त्या दिवशी हरतालिकेचं येत काय काही इथे बरं ते आणि... संक्रांतीचं
हा.. ती हा.. हा.. हा.. हम्म
मला लागत ते साहित्य ते पण कधी कधी येत हित हा.. येत. ते पण असतं जे येतात कधी- कधी लोक तिथ
हा... हा.. हा.. हा.. हा तुम्ही जाऊन आला का यात? ह्याच्यायात देवाला वगैरे
नाही ओ.. नाही गेलो, आज कसं झालं ह्याना पण ते पोराला शाळेत आणलय आत परत दवाखान्यात जाय लागल, त्याला मला सोडून. परत त्याच्या शाळेत जाऊन त्याला नेला दवाखान्यात परत शाळेत जाऊन सोडला.
हा..
हा... परत आणायला गेले आणि त्याला
हा..
तो आला रिक्षात बसून घरी
होय काय ह्....
तीस तिचा जवळ झेंडा होता ना तो
हां..
हा, मग ती पोरं रिक्षातले मुलं- मुली म्हणले रिक्षातनच ये तू म्हणून मी दप्तर घेऊन आले. फक्त त्याच
होय.. हम्म हम् हम् हम्
त्यामुळे त्यो आला रिक्षाने हे आले त्याच दप्तर घेऊन. घरी... आता काय झोपलेत ते दोघं पण जरा अजून घर घर हा छाती वाचते हो त्याची ती भरल्या मूळ
हा हम् ह् अजून पाऊस नाही ना?
पाऊस आज आज नाही हो जरा जरा असा थोडासा पडलाय पाऊस आज काय पाऊस नाही. पाऊस बिऊस काय नाय होय होय येणार की आता आज ऐकादस संपली बघा. लोक मागं फिरली की नाही पंढरपुरातली गर्दी कमी झाली की नाही आप आप आप आपल्या मार्गान लोक निघाली की पाऊस चालू होतेय मग.
हो किती एकवीस किलोमीटर लाईन लागलीया‌. पंढरपूरमध्ये होय इव बा ह्याला सांगितलय ना बातम्याला आणि किती बत्तीस बत्तीस लाख लोक आहित.
अगं बाई पण आता नंबर कधी म्हणजे? कशी एवढं चालत जाणार माणसं?
बघ की एकवीस किलोमीटर लाईन लागली या हा. जाणारी जात्यात ज्यांना जास्त म्हणजे हे आहे ती थांबणारी थांबत्यातचं. की पण दर्शन घेतल्याशिवाय येत नाही पंढरपुरात गेल्यावर.
हो एकवीस किलोमीटर म्हणजे झालं काय ती तशी रांग चालत चालत जायचं देवळा पर्यंत बाप रे, अगं बाई बघा की. हा तेच की,
आ तिथं कसं? मध्ये मध्ये ना असं त्यांनी बसायल वगैरे बाकडी वगैरे
हा हा हा तेच की म्हणजे मुखदर्शनाची लाईन आहे का ही?
नाही नाही ह्याची आपली दर्शनाची.
म्हणजे डारेक्ट हा डारेक्ट नाही हा डायरेक्ट
डायरेक्ट ह् डायरेक्टची आहे ह्अ ह् मुकदर्शनाची लाईन इकडं आमच्या पाहुण्यांच्या दा दारातंन जाती. हम्म मुखदर्शनाची लाईन हा होय चिकरा ते. लई हम्म खूप लाईन आल्या.
लांबनच बघायचं होय ते खूप लांबन दिसत असेल.
हा पण दिसतो देव हम्म देव दिसतो.
हे काय म्हणायचंय? त्या महालक्ष्मीला गेल्यावर आपण मुखदर्शन करतो की नाय तिथंन‍? तेवढंच अंतर आहे का तिथं तसच आहे का त्या टाईपचं? म्हणजे ते देव दिसतो तसा तिथं?
दिसतोय दिसतोय देव दिसतो आम्ही एखदा गेलो होतो ना. ना रात्रीचं हा रात्री दहा वाजता आम्ही दर्शनाला गेलो होतो. तवा गर्दी होती म्हूणून मुखदर्शन घेतलं मुखदर्शन अगदी म्हणजे अगदी पूर्ण डोक्यापासून खाली पायापर्यंत विठ्ठल दिसला.
दिसतंय हा बघा की. हा म्हणजे इतर वेळी गेले तरी पण गर्दीच असते प्रचंड तिथं,
हो बारा महिने गर्दी ह्म बारा महिने गर्दी असतीया हा.
बघायला मग रखमाईला बघायला‍? रूखमाईच दर्शन घ्यायला तसचं जायचं म्हणजे विठ्ठलाचं घ्यायचं. घेवुन रखुमाई हा रखुमाईला जायचं. हां.
ह् हम् हम् आणि अक्षर शा पाय ते लोकांनी हात ठेवून ठेवून ठेवून ठेवून ना ते हे आहे ना पायाच विठ्ठलाच्या ते झिजलेल हाय.
हां.
हम् झिजलेला हाय, तू असं कधी आतपर्यंत जाऊन बघितलं नाहीस काय म्हणजे गेली नाहीस काय आत? दर्शनाला आत?
आत लहान असताना मी केले होते ताई, लहान होते खूप लहान होते त्या वेळी गेली होते ताई. खूप लहान होते, एकदाच गेले मी, पण खूप लहान होते. ते अस स्वराज सारख होते, आदी पेक्षा जरा लहान स्वराज स्वराज अभि पेक्षा जरा मोठं आभी पेक्षा लहान सहावी सातवी असत ना तसं.
हां हां हम्म हम्म. हम्म तेच कि ते आ हां.
म कधी कानो पात्राचं झाड हाय तिथं आत. कानोपात्राच, बांधलेलं झाड आहे ना? बांधलेय ते.
हम् ते हे पण हाय कि ते काय म्हणत्यात त्याला ते रेल्वेतन जायचं वगैरे, कस कसला मठ म्हणायचा तो? क हा. कैकाडी महाराजांचा मट, तो पण छान हाय, मस्त हाय तो पण बघायला.
गोपाळपूरला गेलो होतो. गोपाळपूरला गेलो होतो, हम् आणि आम्हाला कालच प्रसाद मिळालाय, पंढरीचा प्रसाद काल मिळाला.
हो हो हो हां.
हा तेच की, एका सरांच मिळालंय ते आबीर बुक्का, कुंकू कालच मिळालं ते.
हा हा हा होय हम्म हम्म हम्.
तेच की.
चालतय हम्म. नाही पण छान आहे म्हणजे पंढरपूर, आपण म्हणजे असं म दर्शन मिळ त पायाच अगदी पाया परेत हात टिकून देत्यात द विठ्ठलाला आत हाय.
त्याला हात लावता येतोय.